बोला येतोय का आवाज आता?
येतो -येतोय मला. कसा पाऊस
हा बोला, व्यवस्थित ते ए चालू आय थोडा थोडा काल मध्ये जास्त होता.
हा
हो तुमच्याकडे.
हा भरपूर आहे. थोडस कोकण साईट येते, आमच्या साईटला त्यामुळं, पाऊस भरपूर असतो, निसर्ग वातावरण पण छान झालय, थोडं
हा.
का, पाऊस हवाहवासा वाटतो तितकाच, कधीतरी तो नकोसाही वाटतो. म्हणजे आता आपण जर पूरस्थितीच्या ठिकाणी राहत नसल तर आपल्याला एवढं काय वाटत नाही पण जे लोक नदी किनारी राहतात
त्यांच्यासाठीच्या जास्त हे
किंवा काही काही ठिकाणी दर्डी वगैरे कोसळतात म्हणा डोंगर कपारीच्या शेजारी राहतात ते. त्यात त्रासदायक आहे पण पाऊस पण गरजेच आहेच थोडस शेतीच्या दृष्टीने पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने अस जर विचार केला तर, तो फार गरजेचाच आहे की.
हो ते तर आहेच कारण त्याच्यामुळे जास्त पाऊस पण नकोय जास्त पाऊस पडला तर पिक पूर्ण धुऊून जाता त्याच्यामुळ असा थोडासाच पाऊस पाहिजे.
अन म्हणजे हे पावसाचं पाणी साठवण्याचं म्हणजे, आपल्याकडं जास्त अजून त्याच्यावरती गांभीर्याने विचार केला जा ना म्हणजे आम्ही माग उन्हाळ्यामध्ये कर्नाटक साईटला गेलेलो. तिथं बऱ्याच ठिकाणी ना मी बघितलं सर्व सर्व ठिकाणी तिथं शेत तळ्यांसारखं ते केलेलं त्यांनी, म्हणजे पावसाचं पाणी साठवून ठेवलेलं. म्हणजे हे काय होतं, हे ज्यादाच जे पाणी होतं हे जर साठवलं, तर ते उन्हाळ्यात पण जिकडं पाऊस पडत नाही जास्त प्रमाणात, तिथं उपयोगी येऊ शकत.
हो, पण शेतीचे तिथे शेत तलाव मोठ्या प्रमाणात बांधलेले असतात ना, आपण जिथे जिथे बघतो
आ हा मग त्याचा परत पर पुढं जाऊन, उन्हाळ्यामध्ये त्याचा जास्त उपयोग होऊ शकतो. म्हणजे थोडसा असा जरी विचार केला, तरी चालू शकतो. म्हणजे काय होणार कि हा जो अतिप्रमाणात काही ठिकाणी अतिप्रमाणात पडतोय काही ठिकाणी पडतच नाय आता जर आपण विदर्भ साईडला वगैरे जर बघितलं तर तिथं थोडंसं प्रमाण कमी आय. म्हंजे आपल्यात, कारण काय होतं कि तिकडं पावसाचं प्रमाण म्हजे इतर वेळेस पण कमी असतं आणि हे पाणी जाणारं प पुढं जातेस म्हणजे, नदीत त स्वरूपात का होईना नव ओढे, नाले असं ते नदीला जाऊन मिळतात ते पाणी पुट पाउते की, हा, ते पुढं वाहतच जातं पाणी. थोडसं पाणी साठवच्या दृष्टीनं आता धरणं वगैरे आहेतच, पण धरणामधलं पण पाणी पुरवठा आता या वर्षी जून जुलै उजाडला तरी पाऊस नव्हता, त्यामुळे मधे त्या जास्त वाटली म्हणजे निसर्गाने जे चक्र केलेलं आहे तेव तसं उपयुक्तच आहे फक्त कसं होत अत हे आपण अअ मधे ज झाडे तोड, वृक्षतोड किती रस्त्यांसाठी वगरे जास्त
उहो तेतात त्याच्यामुळेच तर पाऊस कमी येतो ना आपल्याकडे झाडं तोडून आ आता बिल्डिंगा उभारल्या जात्ताय लोकसंख्या जास्त प्रमाणात वाढतंय त्याच्यामुळेच तर पहिले मे मैन्यात पाऊस पडायचा आता जुलै आलं तरी थोडा पाऊस नव्हता
तो इतका अति प्रमाणात कि म्हणजे मग त्याच्यानुसार परत तेए म्हणजे निसर्गाचं चक्रच पूर्ण बदलून गेल
बदलून गेलयं, चार मइने पावसाळा आता बाराही मइने पावसाळा्य.
हा आणि कसं आता श्रावण येईल, श्रावणातलं वातावरण कसं असायचं म्हणजे पहिलं, तेवडाच थोडा रिमझिम पाऊ थोडं ऊन. हा ते असं होतं. हे आता तसं राहिलं नाही हे पाऊस म्हणजे कुठं कमी दाबाचा पट्टा तयार झाला म्हणजे हे त्या वातावरणातल्या बदलामुळं ते सगळं व्हायल लागलय ना?. त्यामुळे कसं होतं, का पाऊ स चांगलाच का तो त्रासदायक, म्हणजे थोडंस होतं चिकचीक, लहान मुलं वगरे असली ने सोडान अन खरात त्यांना, पण पाऊस गरजेचा पण आहेच त मला असं वाटतं, पिकांना शेवटी कसं शेतकरी जगला तरच ते पुढं
पीकं होईल आपण पण त्यांच्यावरच आहे ना?. तर नेटअ भाज्या माग हून जातात परत पीके
आदी माग तात कोणतंच पीक येणार नाही, थोडी सगळ्या गोष्टी पैशानी आता आपण कोरोना काळात थोडसं बघितलंच म्हणजे जर सगळं थांबलं तर इथं शेतकरी काय थांबला नाही. बाकी सगळ्या गोष्टी थांबल्या, पण म्हणजे कसं त्याच्यावरती आपण घरी राहून का होईना, म्हणजे ते खाऊ शकलो. मग ते अन्न शिजवलं, म्हणजे होतं म्हणून आपण ते करू शकलो. नाहीतर महामारी सारखं किती प्रसंग आलेले आहेत.
हो, त्याच्यामुळे त महागाई वाढलीय.
हा, ते असं होतं, म्हणजे शेतकऱ्यांना काय त्याच एवढा हमीभाव मिळत नाही. पण आपल निदान ते पिकवता आहेत किंवा हे अस निसर्ग चक्र चालू राहत. त्यामुळे ते होतच. थोडस पावसाळी पर्यटनाचा आनंद घेतलाच पाहिजे. तुम्ही जाऊन आला कोणी इकडे पाऊस
हा पण मग आता स शक्यतो कसं दरड वगैरे कोसळले जातं ना, मग ती पण एक भीती वाटते.
भीती वाटते, कुणीकडें जायचं, आणि कसं होत हे थोडस मोबाईल मुळ स्टंटबाजी वगैरे करतात मुलं, त्यामुळे
पाण्याचा अंदाज नाही आल्यामुळे पण जीव जाण्याची शक्यता असते ना, ती पण एक भीती असते मनात.
आणि म्हणजे कसं होतं मग, तिथं पोलीस म्हणजे नेमतात किंवा बंदी घालतात तिथं ते पण एका दृष्टीने म्हणजे, मला असं वाटतं फिरायला गेलं तर प्रत्येकाने स्वतःने स्वतः
ची स्वतःची काळजी घेऊन फिरला पाहिजे.
हा, म्हणजे इतरांना पण त्याचा त्रास नाही झाला पाहिजे किंवा थोडस आता करतात. मला वाटतं बॅरिकेड्स वगैरे लावतात प्रत्येक ठिकाणी जाऊन देतात असं पण नाही. पण मला असं वाटतं की लहान मुलं अवघी काय काय अगदी महिन्यांची बाळ वगैरे सुद्धा घेऊन आप
स्वतः घेऊन जातात. ते चुकीच आहे. पण ते नाही घेऊन जायला पाहिजे.
नाही घेऊन जायला पाहिजे, म्हणजे कसं होतं ह्या ते एक अ किमान वय आहे ते, मुलांना बाहेर फिरवण्याचं किंवा नेण्याचं आता कसं झालंय लोकांना, अगदी गाड्यांच्या सोयीसुविधा झाल्यामुळे ते सगळीकडे फिरायला जाऊ शकतात. पण हेचा दुष्परिणाम की ज्यांना शक्य आहे. त्यांना पण जाता येत नाही म्हणजे आता मला वाटत, इकड कोयना साइडला सगळे धबधबे वगैरे बंद केलेले आहेत. त्यांनी, अगदी त्या धबधब्या जवळ जावून मग ते ते, मग कुट ण्याचे प्रकार जास्त घडायला लागलेले आहेत.
लागलेला आहे. हो, पण मग आता कसं ते म्हणजे थोडस भीती पण वाटते कारण लेडीजच्या दृष्टिकोनातून पण सिक्युर नाही फिरायला जाणं असं.
हा, थोडस आहेच की, पण मला असं वाटतं की म्हणजे त्या त्या च्या मध्ये आनंद पण घेतला पाहिजे, किंवा आपण मुला दिला पाहिजे, जर आपण मुलांना दिलं एक तर त्या मोबाईलच्या दुनियेपासून मुलां-मुलांना ह्या गोष्टींचा गंधच नाही कुठला फारसा, कारण पहिले कस लोक हिकडं तिकडं फिरायला जायचे, म्हणजे ते कसं होत आता आग पर्यटन स्थळ सोडा पण असं म्हणजे त्या-त्या ऋतूमध्ये ते-ते ठिकाणी जायला पाहिजे असं होतं ना मग हे निसर्गाचा आनंद पण ह्या पावसाळ्यामध्येच बघायला मिळतो, सगळीकड छान हिरवळ असते.
हो ते तर आहे.
हा, फक्त कसं आपण आपली काळजी घेऊन म्हणा, किंवा हा प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकच गोष्ट तिथ पोलीस हजर आहेत. ते जाऊन देत नाहीत म्हणूनच आपण जायचं नाही असं करण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण पण स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे तिथं जाऊन.
हो ते तर आहेच पण मंग आता सध्या कस तसं वातावरण पण सिक्युर नाही मुलींच्या दृष्टिकोनातून पण झालं आणि भीती एक प्रमाण निर्माण झालंय ना सगळी हे रस्त्याचे बांधकाम पण इतके चालू कधी पण गाडी फसू शकते. तेच तर मोठा प्रॉब्लेम आहे.
हा कस कसं होतं माहितीेये का म्हणजे कसं एक तर हे ते काय म्हणतात ते लग्नांचं प्रमाण हा किंवा अविवाहित राहण्याचं प्रमाण जास्त झाल्यामुळं किंवा मोबाईलमुळं म्हणा कदाचित की म्हणजे जास्त ते ह्या गोष्टी जास्त व्हायरल होतात म्हणजे की पहिले लोकांना आता आपण सुद्धा कॉलेज लाईफ केली म्हणजे कॉलेज लाईफमध्ये गेल्यानंतरच त्या गोष्टी समजत होत्या त्या गोष्टी आता हल्ली मोबाईलमुळे सगळ्यांना आधीच समजतायेत.
स अस येऊन गेलेले.
हा त्यामुळे कसं होतं हे प्रमाण जास्त वाढलंय म्हणजे मुलींच म्हणा किंवा एक वय बघत नाहीत एक लहान वया मुलींच्या वर अत्याचार होत आहेत. हे असं बघितलं की असं वाटत की म्हणजे आपण किती सेक्युर आहे असं थोडसं वाटत राहतं ना?
हो आता काय मु छोट्या पण मुलीनी हे हो त्यांच्यावर पण अत्याचार केले जाते दोन किंवा तीन वर्षाच्या मुलीवर पण काय समजतं त्या मुलींना. असं पहिल्या असं नव्हतं ना पूर्वीच्या काळामध्ये.
नाही मग ते काय होते थोडीशी मानसिकता अशी पण होते की मग ते मुलगी नसलेली बरी. पण खरं सां प्रत्येक घरात मुलगीही पाहिजेच म्हणजे पण हे त्या दृष्टीने समाजात असं लोकांच्यात भीती निर्माण झाली म्हणजे जे की, की आपली मुलगी असेल तर ती आज गेल्यानंतर माग येताना काही त्रास होऊ नये एखाद्याच्या पाशी खेळायला तरी सुद्धा लोकांना भीती वाटते. कि आपण कुणापशी तिला खेळायला पाठवणार म्हणजे किती हा समाज आपण म्हणजे आपणच तो भीतीदायक तयार झालेला आहे तो म्हणजे आता कुणावरती ठेवायला सुद्धा मन थोडं बनत.
शेजारच्यावर काही आपल्याना रिलेटिव्ह मध्ये पण विश्वास नाही ठेवू शकत कोणी पण काही करू शकता अस होऊन जात.
आणि त्यामुळं कसं होतं पहिले कस म्हणजे काका, काकू, आजी, आजोबा त्यांच्याकडे बिंदास्त आपण किती किती दिवस . तो किंवा आजोही म्हणा आजोही सुद्धा आपण महिना महिना राहत होतो.
किंवा बा च्या शेजारच्या्यांकडे पण आपण दिवस दिवसभर मुलं खेळायचे का तुम्ही सांभाळा बुवा आपण एवढ आवरे पर्यंत अस आता विश्वासच नाही ठेवू शकत कोणावर.
नाही श ते आताच तर तस म्हणाय गेलं तर म्हणजे तसं वातावरण पण राल नाही ती काय चुकी थोडी सगळ्यांची नसते. पण ह्या गोष्टींमुळे काय होतय कि मला असं वाटतं की म्हणजे त्या मुलांवर पण बंधनं लादली जातय आहेत ना म्हणजे बाहेर खेळायला जाणे म्हणा तेवढ्याच ठराविक कालावधीमध्ये ने आता त्या प आपलं बालपण म्हटलं तरी तस म्हटलं तरी खूप चांगल्या पद्धतीने गेले म्हणजे आपण बराच वेळ भा खेळत असायचो म्हणजे काही कधी प्रॉब्लेम आला नाही. पण हे आताच्या लहान मुलांच्यावर बंधन आहेत. मग त्यामुळे काय होते हे मोबाईलचं व्यसन जास्त जडत चाललय ओ
ते मोबाईल आणि सोशल शल मीडिया त्याच्यामुळेच तर सगळं गोंधळ आहे. त्याच्यावर काही पण बघायचं आणि ते फक्त त्यांच्या ह्याच्यात आमलात आणतात ते दुसर चांगल्या गोष्टी नाही घेत वाईट गोष्टी पटकन कॅप्चर करतात मुलं.
हा ते आणि कसं होतं याला थोड प्रमाण आपण पण जबाबदार आहे आपल्याला काही काम असेल तर आपण म्हणतो थोडा वेळ मोबाईल बघ मग आमचं हे होऊ दे म्हणून म्हणजे थोडस मला असं वाटतं की म्हणजे सगळे दोष थोडीच आपण अह देऊ शकत नाही पण ते थोडंफार होत म्हणजे अ किंवा आपल्याला असं वाटत की तर ह्यांच्या दृष्टीने काय म्हणायचं ते अह जस चाललंय तस त्या अह इंटरनेटच्या युगात मुलं पण आपली पाठीमागं पडली नाही पाहिजेत असं त्या दृष्टीने आपण करत असतो.
ठीक आहे मी काय म्हणते आपले झाले दहा मिनिटं पूर्ण आपण हाच पॉइंट पुढे कंटिन्यू करू. तुम्ही कॉल करा. हो.